हॅलो?
हा हॅलो. हॅलो!
करतेस
काय नाई, बसले. तुम्ही? हॅलो! हा येतोय की आवाज मला क्लिअर.
निवांत
हम्म. हॅलो?
नाही गं. खूप दिवस
हा हा
हूं! बरं हा!
लागली कुठ तर छान प्लेस शूट किंवा
हूं!
लई बोलत होतीस ना तर अ आपण फिरायला जाऊयात बला
हूं! हूं! हां हां हॅलो.
ओकेे, ओके चालेल मी सांगेन हा तर हा तर मला ना अ निसर्गरम्य वातावरणात जसे की जास्त झाडे वगैरे असतात आणि माउंटेन माउंटन्स वगैरे असतात, म्हणजे बीचपेक्षा मला माउंटन्स वर जास्त फिरायला ला आवडतं आणि ते झाडे वगैरे बघायला, बघायला, तेव्हा तेथील आनंद घ्यायला खूप आवडतं मी प्रवासामुळे असंच म्हणतात, पहिला तर मी तुला प्रवासाचे फायदे सांगते, मग आपला, आपण, आपला प्लॅन करूया अच्छा तर आपण असं म्हणतो की अ प्रवासामध्ये म्हणजे आपण वर्षभरातून एकदा तरी ट्रिप काढावी किंवा प्रवास करावा जेणेकरून आपल्याला लोकांची माहिती किंवा आपल्या थकवा जो दूर होतो, आपण रोज शाळा असूदे, किंवा कॉलेज असू दे, किंवा आपली डेली लाईफ असूदे, किंवा जॉब असु दे, रोज आपण रुटीन आपलं सेम असतं, उठतो जॉबला जातो, कॉलेजला जातो किंवा शाळेला जातो, संध्याकाळी येतो सेम प्रोसेस जेवतो मग मोबाईल घेतो झोपतो, सेम ही प्रोसेस आपली चालू असते, आपल्याला कं टाळा येतो, मग आपण रोज असं विचार करतो की बापरे कंटाळा आलेला आहे. थकवा आलेला आहे, किंवा मी बोर झालो आहे, रोज, रोज तेच काय काम करायचं सेम प्रोसिजर आणि प्रोसेस सेम प्रोसेस, आणि मी वैतागलो आहे काय लाईफ आहे, म्हणजे आपण असं विचार कर काय लाईफ आहे, पूर्ण झंड झालेली आहे किंवा काय करावं कळत नाही कसं तरी होतंया नाही का मग थकवा आपला जो आलेला अस तो तो दूर करण्यासाठी आपला कंटाळा दूर करण्यासाठी आणि त्यासाठी आपण प्रवास करावा, असं मला वाटतय. असं कसं तरी होतंय, किंवा कायतरी करू वाटतंय ह्यावर उपचार आजपर्यंत आलेला नाही. पण हा उपचार मी तुला सांगते की, कसं तरी होतय किंवा काय तरी करू वाटतेय, यावर उपचार असा आहे की, कुठेतरी फिरायला जाणं किंवा निसर्गरम्य परिसरात प्रवास करणं. आवर हा उपचार आहे. म्हणजे असं म्हणतात कसं तरी होतंय म्हणल्याव मग, कसं होतंय म्हणतोय आपण? त्या हेला अ रोगाला निदान म्हणून आपण फिरायला जाणं खूप मह त्वाच आहे असं मला वाटतं. हा तर आता प्रवास म्हणजे काय? तर मी तुला सांगते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिक काणी म ज्यात आपण घरातून आलो, घरातून एका दुसऱ्या ठिकाणी म्हणजे निसर्गम्य वातावरण अस सू दे, किंवा कोणत्याही गावात आसू दे तिथं त्या ठिकाणी जाऊन तेथे स्थानिक माहिती किंवा ते थील निसर्गाचा किंवा तेथील लोकांचा अनुभव किंवा निसर्गाचा आनंद घेणे, आणि तो आनंद अविस्मरणीय करणे. किंवा फ्रेश पणाने, जिथं आपण जंगलात जाऊ तसे आपण आपुण अस हात वगैरे लांब करून किंवा एकदम ओरडून आपण लाईफ एन्जॉय करतो. तं फ्रेशपणाने जगणे, हा फ्रेशपणाने जगणे होय. तर त्याबद्दलच त्याकरता तुला असं सांगेन की मला निसर्गरम्य वातावरणात फिरायला खूप आवडतं. तर मला जर फिरायला जा म्हटलीस तर मी कोकण साईड निवडेन आणि कोकण साईड म्हटल्यावर शेव शेवटचं. मी तुला सांगितलं की मला माउंटेन साईडला लय आवडतं, आणि मला कोकणाला जायला ट्रॅव्हल्स न वगैरे जाण्यापेक्षा मला रेल्वेने खूप आवडेल, कारण कोकण साईडच्या रेल्व्या ह्या खूप छान आहेत. आणि तुला माहितच हाय तू दिलवाले दुल्हनिया ले जायंगे हा पिक्चर बघितलाच असशील. त्यामध्ये लास्टला जे अ म्हणजे त्या अभि अभिनेत्रीनं अ रेल्वे पकडण्यासाठी केलेली धडपड वगैरे तर ती जी आम्ही ते सेम असं प्रोसेस म्हणजे आम्ही असं व्हिडओज बनवण्यासाठी आणि रेल्वे पकडण्यासाठी जी आपली धडपड असते आपल्या बॅग वगैरे आपण सांभाळत रेल्वेमध्ये चढतो. मग तिथं आपल्याला कंपार्टमेंट मिळतं, मग त्यासाठी एखादी जागा असू शक ते किंवा आपण थोडा वेळ उभारतो मग जशी बस रिकामी होईल तशी आपण तिथं बस तो. आणि आपल्याला जर खिडकीकडे जागा मिळाली तर शेवटच त्या खिडकीतून आप म ज्यावेळी निसर्गरम्य वातावरण म्हणजे पळतेली झाडी जसं ट्रेन पुढे जाते तसं आपल्याला वाटतंय की झाडे देखील पळत आहेत, पडतेली झाडे आणि लांबून उंचावरून पडणारा धबधबा लांबून कोके ळ किंवा मोराचा आवाज आणि जाता जाता दिसणारं मोर म्हणजे निसर्ग आता कोकण म्हणल्या तर वेगवेगळे प्राणी किंवा वेगवेगळे पक्षी आपल्याला दिसणार. तर ते पाहणं किंवा त्याचा अभ्यास करणं म ते आपण नोट करण. म्हणजे डायरी मध्ये नोट करणं हा हे खूप छान वाटतं किंवा एन्जॉय वाटतं त आणि त्यात त्या खिडकी साईड ला बसून, ते जी गार वाऱ्याची झुळूक येते आणि त्यात ती कोकण साइडची आपण लावलेली मरा टी गाणी. जे हेडफोन्स घालतो. ते शेवटच म्हणजे खूप छान असतं, आणि त्यामुळे देखील थकवा म्हणजे तिथंच आपला निम्मा थकवा जाईल.
थकवा होय.
हो आता माउंटन साईड ला तू बघितलीस तर उंच उंच डोंगरदरे, धबधबा उंच झाडी विविध झाडे जसं की फणसाची झाडे, काजूची झाडे, आंबे आंबे तर खूप फेमस असे वेगवेगळे फळे म्हणजे जास्तीत जास्त फळे तिथे पिकतात आणि ते फळे आपण सहज हात ला येतात आणि आपण काढून ती कच्ची वॉश करून खाऊ. म्हणजे हा कोकन साईड अस आणि नारळा दे खूप छान म्हणज तिथे एक छान प्रेमळ माया देखील तिथे लोक लच्या व असते म्हणजे खूप फळे आपण देखील खाऊ शकतो आणि फळे आपल्या आरोग्यासाठी घातक नसतात हे तुला माहितच आहे. हा तर त्या पद्धतीने आपल्याला ह्या फळांची देखील माहिती मिळते आणि तेिथे असणारा आरेवाडी गोवा गोव्यामधील बीच म्हणजे गोवा हे कोकणातच येते. गोवा बीच हा आणि गोवा बीच वून देखील गाणं त्या बीच व के मज्छा त्या बीच व केलेले फोटोशूट किं वेगवेगळ्या देशातून लोक ते पाहण्यासाठी येतात आणि लास्ट ला मी तुला सांगेन की कोकण साईड म्हणल्यानंतर मला खूप आवडते ते देवदर्शन म्हणजे धार्मिक कारण्यासाठी गेलेले. गणपती पोळे आणि तुला माहितच असेल. कि गण गणपतीपुळे मध्ये अ गणपतीपुळे या म्हण. चित्रपट दे निघला आहे म्हणे त्याचे दोन पार्ट आहे. नवरा माझा नवसाचा क असं म्हणतात की हा गणपती पुळेचा गणपती ती हा नवस बोलून पूर्ण करतो म्हणजे जागरूक देवस्थान आहे ते आणि खूप छान आहे. आणि गणपती म्हणजे तिथे एखादी इच्छा मागितली तर ती पूर्ण होते. आणि गणपतीपोळेचा समुद्र हा शेवट मानला जातो म्हणजे सगळ्यात शेवटी टोक आहे असं मानला जा तो आणि त्या समुद्रात प्रथमतः आपण तिथे गेल्यानंतर गणपती बा्पाच दर्शन घेतो काही शॉपिंग वगैरे करायच असे ल तर आपण शॉपिंग देखील तिथे करतो म्हणजे गणपतीची मूर्ती असेल किंवा अ काही आपण हातातील दोरा वगैरे म्हणजे काही देखील ण घ्यायच असेल तर तिथ आपण शॉपिंग करू शकतो झुमके असतील मुलींसाठी खास करून ड्रेसेस वगैरे आसतील किंव्हा तेथील म्हणजे लोक काय परिधान करतात यावर विचार करून आपन म्हणजे काहीतरी करू शकतो. आणि त्याच पद्धतीने हा म्हणजे ते झाल्यानंत तर आपण शॉपिंग झाल्यानंतर आपण असं बोलतो की गणपती पोळेला गेलोय आणि तेथील नैवेद्य आपण आणला नाही छोटे टे मोदक म्हणून नेवेत आपल्या इकडे कस पेढे वगैरे मि ळतात म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यावर चिरमुरे वगैरे मिळतात तर त्या ठिकाणी आ पला नेवैद्य म्हणून एकदम छोटे छोटे टाईप मध्ये मोदक मोदक मिळतात मो पेढेसा पेढे असतात ते तर ते खूप म तो प्रसाद खूप आवड आणि मी गणपती पोळेला गेले कधी तो प्रसाद आणला नाही असं झालंच नाही. आणि लास्टला म्हणजे सॉरी त्या समुद्रावर केलेली मजा च्या आता समुद्र म्हंटल्यावर तीला माहितीच असेल अतिशय खोल असणारे आणि त्यात शिंपले वगैरे सापडतात म्हणजे मध्यभागी सापडतात आम्ही कधी कधी गेलेलो नाहीये. पण आम्ही खूप सारे फोटोशूट वगैरे फो टो वगैरे केल आहे समुद्राच ते खारे खार पाणी आणि एक कारण ते लाटा जसं येतात फास्ट तसं ते खूप मज्जा खूप मज्जा येते म्हणजे जस आपण लाटा एकदम फास्ट येईल तसं ते आपल्या अंगावर घेतात मग आपलं ते खारं पाणी आपल्याला मीठ वगैरे लागल्यासारखं होतं. आणि त्यानंतर तुला एक म्हणजे तू विचार केला आशिल त ते आम्ही तसं ट्राय केलं होत ज्यावेळी तू समुद्राकडे तोड करून तोंड कर थांबतील कणी त्यावेळी आपल्याला बॅक साईटन आपण पाठीमाग पाठीमाग गेल्यासारखं आपल्याला वाटतं आणि आपण जातोच पाठीमाग. हा आणि ज्यावेळी आपण समु समुद्राकडे पाठ करून थांबतो त्यावेळी आपण समुद्राच्या आत जातो तस तस म्हणजे आपली आपली पायाखालची काय माहीती ती काय जात आहे. कोणत्याही समुद्रावर जा जास्त करून मी आस तुला सजेस्ट करेन की कोकणचं फिर आणि त्या मध्ये गणपतीपुळेच्या समुद्राला जा तू पाण्याचा खूप असतो येईल तुला आणि तू जस पाठीमागे पाठ करून थांबशील तस तुला असं वाट टेल कि मी हात समुद्राच्या खोल चाले आहे आणि ते समुद्राचे येणार हा खारं पाणी म्हणजे पू आपली त्वचारोग वगैरे काही असेल तर ते तिथे दूर होत. आसं म्हणतात की समुद्राच खार पाणी आपली फक्त हात ज्याला काही पांढरे चट्टे, डाग पिंपल्स वगैरे असतील तर ते सगळं एका पाण्यात भिजल्यामुळे किंवा त्या पाण्यामध्ये खेळल्यामुळे ते सगळं दूर होतं. मग आम्ही समुद्रामध्ये खेळल्यानंतर ना आम्ही त्यान त्या वाळूत अ घर वगैरे आपण लहानपणी अ पायात घालून घर वगैरे बांधत होतो. तर ती मज्जा त्यानंतर फोटोशूट आणि जलपरी अस म्हणतात कि समुद्रामध्ये जलपरी वगैरे असतात परी तर आम्ही शोधण्यासाठी केलेली धडपड आणि केलेला एन्जॉय म्हणजे आज आ एवढे मोठे झालो तरी अस म्हणतो कि जलपरी खरंच असते तर कोकण साईड आम्ही इतक्या छान पद्ध तीने अनुभवल आहे आणि अ आपण जे कोकणातचं अ ट्रिप काढूया कोकण साईडचीच आपण एन्जॉय घेऊया कारण तू कधी कोकणात समुद्रावर गेली नाहीस अस तू बोली होतीस. आणि आता उन्हाळ्याचे देखील दिवस ता आलेले आहेत, म्हणजे संपुष्टात आलेले आहेत. हा आत्ता स्टार्टींग हा, तर आपण एंडिंगला जाऊयात खूप मज्जा करूयात, आणि खूप सारी शॉपिंग देखील करूयात, आणि असा हा प्रवास आपण एन्जॉय देखील करूयात. जेणेकरून आपला कंटाळा दूर होईल.
हो शंभर टक्के, हो. हम्म, बाय.